हा बोला ताई.
हा म्हंटलं झाली का तुमची जेवणं वगैरे?
हो जेवण झाली वरती आली मी म्हटलं आता कॉलिंग करू म्हटलं, हा हा आमच्या घरात आहे ना हे पंधरा दिवसापासून कॉलिंगच च चालय म्हणजे आधी माझ्या जाऊबाई करत होत्या
अच्छा अच्छा हो का.
हा पहिले आधी त्या कर हो त्या करत होत्या त्या आणि त्यावेळेस मला वेगळं आलेलं होतं म्हणजे मी ट्रान्स्क्रिप्शनचं भरलेलं होता फॉर्म
आणि त्यांनी कॉलिंगचं आता त्या ट्रान्स्क्रिप्शनचं करताय मग मी कॉलिंगचं करते त्यांना पेमेंट वगैरे पण येऊन गेलं सगळं काही.
हो का छान आहे महिलांना घर बसल्या काहीतरी आणि एकमेकींचा संवाद साधता येतो म्हणजे मैत्रिणी पण होतात. तेवळा म्हणजे बघा आज.
माहिती पण मिळते अगं,
हो माहिती ही मिळते एकमेकींना हो नाही तर कोण कोणाशी म्हणजे लवकर कॉल करत नाही असं होऊन जातं ना अनोळखी व्यक्तीला कुठं कॉल करणार आहे असं, हे फोन अ फ्रेंड तरी मैत्रिणी मिळतात आणि असं वाटत नाही की आपण अनोळखी आहेत म्हणून ओळखीचेच वाटतो ते असं आहे.
हो हो हो असा अनोळखी व्यक्तीचा कॉल आला तर आपण लगेच म्हणतो की नाही रॉंग नंबर आहे म्हणून आपण ठेवून देतो विचारत पण नाही तुम्हाला कोण पाहिजे, आपण डायरेक्ट रॉंग नंबर म्हणून ठेवून देतो असं आता म्हणजे मी तर तुम्हाला सांगते मी तर कधी कधी ना अननोन नंबर रिसीव्ह सुद्धा करत नाही.
हा बरंच आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असणारे नंबर तेवढेच येतील ना आपल्याला असं आपण हे म्हणतो ना बहुतेक करून सेवच राहतात आपले रिलेटिव्ह म्हणा किंवा फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा, कोणाचे आपल्याकडे सेवच असतात.
हो.
आणि आजकाल तर ट्रू कॉलर सगळ्यांच्या या्च्यात असते त्याच्यावरती नाव येतच तर आपल्याला कळतंच अननोन नंबर जर म्हणजे नाव असलं तर आपण जास्त करून रिसीव्ह नाही करत,
कधी कधी ना ट्रू कॉलर पण चुकीचं नाव सांगत आता मागेच आहे ना, माझ्या पुतणीचा मला कॉल आला आणि माझ मोबाईल चेंज झाल्यामुळे माझे गुगल जे जे का कॉन्टॅक्ट होते ते मला मोबाईलमध्ये घ्यायचे राहून गेले, आणि तिचं ट्रू कॉलर ला नाव आहे ना काहीतरी शेख वगैरे अस काहीतरी येत होतं म्हणजे एक एका मुलीचं नाव आणि पुढे सरनाम शेख मी म्हटलं शेख मला कोण बोलतय माझ्याशी असं. म्हणजे मीच तिचा आवाज ओळखला नाही. मग तिला मी बोलली म्हटलं अगं तुझं ट्रू कॉलरला असं काहीतरी वेगळंच नाव येतंय म्हटलं. तू ते चेंज करून घे म्हटलं.
कधी कधी काय असत आहो ते सीम असतात ना सीम याचे त्याचे. त्याच्या नावावरती. मग ते चुकून ज्याच्या नावावरती रजिस्टर झालेले असतात ना, त्यांचं पण नाव येऊन जातं मग कधी कधी असं होत ते.
हम्म बोला तुम्हाला कोणती रेसिपी आवडते म्हटलं तुम्ही.
हा मला म्हटलं आवडतं पुलाव करायला म्हणजे लवकरात लवकर होऊन जात म्ह लवकरात. कशाला म्हटलं कारण त्याच्यातही तेवढंच भाज्या वगैरे, अ टाकाव्याच लागतात त्याच दिवडाव्या कापाव्या लागतात म्हणजे मी. काय करते बासमती अ चावल असतो ना त्याला नाही का. अ म्हणजे अ धुवून वैगेरे स्वच्छ. थोडंसं गरम पाणी करून मग त्याच्यात टाकते. थोडंसं कमी पाणी ठेवायचं कारण तो मोकळा व्हायला पाहिजे ना आणि त्याच्यातच, ह भातामध्ये तूप आणि आपलं जिरं असतं ना जिरं टाकून देत. त्याच्यामध्ये, अ मग ते शिजला ना मग त्याला असं प्लेटमध्येध्ये काढून घेते म्हणजे मोकळा होत, थंड हा! म मिर तर नाही सिमला मिरची टाकत म पण म कस, मुलींना टम बटाटा आवडतो म्हणून बटाटा अगत्य करून टाकते मग कसं गाजर असतं वटाणे असतं. आात,
हम् हम् हम्म!
अ हे मी कापून घेते ग आणि कांदा असतो ना तो कांदा उभा कापतो. फकून घ्यायचा आणि मग, हा म्हणजे लालसर होऊ द्यायचा मग त्याला म्हणजे असं छान वाटल होतं. मग अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आणि हिरवी मिरची, मध्येच आपलं खत हे असत ना कढीपत्ता तो पण दळून. घेते म्हणजे टेस्ट पण चांगले हो दळून घेते मग कस मुलं खात नाही ना ना. आणि कळीपत्ता खूप गुणकारी ना हा! आणि कसं ते मिरची मध्ये हिरवच दिसत ना मग अदरक लसण हिरवी मिरची आणि, कडीपत्ता दोडून घेते.
हम् हम हं,
मग तेल गरम करायला ठेवते आणि त्याच्यातही, मिरची अद्रक लसूणची पेस्ट टाकून देते मग कांदा्या त्याच्यात परतवायचा. आणि म्हणजे आपण भाज्या फ्लावर वगैरे बटाटे टम, वटाणे वगैरे अस आणि ह आपल्या गा, जर ते टाकून द्यायचं सगळं आणि ते म्हणजे परतून घ्यायचं छान. मग आपलं बिर्याणी मसाला असतो ना.
हो,
व्हेजवाला म्हणजे जे काय नॉन व्हेज, ध्ये पण चालतो म्हणा तसं काही नाही बिर्याणी मसाला तो एक चममच, हो ना नाही मी सांगते ते टाकाय, मग तेजपत्ता वगैरे, दोन लवंग दोन मिरे हे टाकून द्यायच. छान असं परतून घ्यायचं मीठ टाकायचं, आणि छान असं. झालं ना की मग, भात ओतून द्यायचं असा. मग भात, भात्या ऑलरेडी झालेलाच असतो, मग इका पाच पाच मिनटं व सगळं मिक्स करून पाच मिनटं वाफु द्यायचा, आणि मग घ्यायचा खायला असं.
आणि ते आपण बघतो बघा, म्हणजे आता बिर्याणी मी एका एक दोन ठिकाणी ट्राय केली ना, अ पातेल्यामध्ये खाली मसाला असतो, मग परत वरती भात असतो परत खाली हां, म्हणजे अशे लेअर केलेले असतात बघा त्यांनी.
हो हो.
बि बिर्याणीच्या नाही का.
हो, म्हणजे त्यांचं काय असतं, ते मसाला खाली टाकता आणि त्याच्यावरती एकलेअर भाताचा. परत तो मसाला टाकतात, आणि भात टाकतात.
हम्म हम्म हम्म, आणि मग
आणि त्यांचा मसाला जो असतो ना, तो ग्रेव्ही टाईप असतो.
हो हो हो. आणि, दम बिर्याणी मग कशी बनवली जाते?
अ दम बिर्याणीचं नाही सांगता येणार, मी कारण मी जे मुलींना जे आवडतं ना, एवढी बिर्याणी दम बिर्याणी म्हणजे ते, आलू टाकून करतात का?
नाही ओ, दम बिर्याणी हे नाव एक, आपली जसं आपण जसं पुलाव वगैरे बनवतो ना, हा तसा बिर्याणी पण असं एक नावये. म्हणजे, मी मस्तो सिल्व्ह पेपर येतो बघा, हे सगळं पुलाव वगैरे झाला कि अं, हा तो सिल्वर पेपर येतो ना, त्या सिल्वर पेपरने जे काही आपलं पातेलं वगैरे असतं ना, अस रॅप करतात असं मला, मला वाटतं असं बर का..
आणि मग त्याला असं काहीतरी असं म्हणतात वाटतं, दम बिर्याणी असं काहीतरी आहे तो, एक वेेगळा प्रकार. कार बिर्याणीचा प्रकारे तसा, मी अजून एक आहे ना तवा, तवा पुुलाव पण हा एक प्रकार मी बघितलाय, म्हणजे आता आपण रस्त्याने जात
तवा म्हणजे कसे, आहो ते तव्यावरती करता बसते म्हणून तवा पुलाव नाव दिला.
हो का अच्छा, मी बऱ्याच शॉपला बाहेर बघितलेलं आहे ना. ही पावभाजी आणि तवा पुलाव.
हो राहतो ना, म्हणजे ते त त्यांचा तवा कसा खूप मोठा आणि पसरत राहतो ना मग ते तव्यावरती करतात ते, पुलाव वगैरे अस म्हणून.
ते भाजी वगैरे ते शिजवून घेतात, आणि पांढरा भात त्याच्यामध्ये मिक्स
हो, तुम्ही बघा ना तव्यावरतीच राहतो तो भात. त्याला नाव दिलेलंय फक् तर तवा, आता जसं पनीरचे वेगवेगळे प शाही पनीर आहे, अ पण म्हणजे अजून, अ अ अजून काय राहत ठवत पण नाही आता.
पनीर टिक्का आहे,
हा पनीर टिक्का आहे, पनीर मसाला आहे, ह हा. पालक पनीर आहे.
हो हो हो हो.
हे कसं म्हणजे पण, पनीर एकच पण मसाले वेगवेगळे, हा असं.
हम्म ह् आम्ही तिकडे पंजाबला होतो ना. म्हणजे मी माझ्या मिस्टरांसोबत होते तिकडे त्या त्यांच्यासोबत तर. तिकडची लोक खूप प्रमाणात पनीर खाता खूप म्हणजे त्यांना अजिब. बात कंटाळा येत नाही अची बात नाही.
आणि एवढं थोडी पनीर थोडी रोजचं आहे तर पनीर माहिती आहे ना सोयाबीन पासून पण होतो. भरपूर वेगवेगळ्या ह्याच्यापासून पण बनतं फक्त दुधाच दुधा. पनीर नाही शेंग तो फोटो.
हो तो हो आम्ही एकदा घरी ट्राय केलो होता ते खूप हार्ड असतं खायला सुद्धा. ते टोफू सारखं. हो हो. बनवायला पण ते काय आपण सोयाबीन भिजत घालायचे म्हणजे. ते हे येतात ना अ बी सोयाबीन ची बी ती भिजत घालायची. हो मग ते भिजत घातल्या ना. नाही ना ते अ ज्या बिया आहेत त्या त्यांच्या वरचे साल भिजल्यानंतर त्या निघून जातात ते साल पूर्ण अस अ बी हा मग ते साल निघाल जेवढं आपण धुतो ना तस तस ते वरती साल निघत मग नंतर आपण ते दळायचं पाणी घालून दळायचं. मग ते पाणी घालून दळवलं ना तर आपोआप ते दुधासारखं होतं. हा आणि खूप पाणी टाकायचं म्हणजे ना त्याचं पूर्ण असं दूध बाहेर पड पडतो आपण ते एखाद्या कापडने गाळून घ्यायचं मग त्याचा चौथ्या बाजूला निघतो आणि. ते जे पाणी असतं ना ते पूर्ण दुधासारखं नाही. आणि मग हो. हो चिकन आणि मग त्या चोथ्याच आपण काही पण पराठे वगैरे बनवू शकतो आणि मग ते पाणी आपण जसं पनीर बनवतो दुधाचं मग त्याच पद्धतीने आपण हि हि सुद्धा काय करायचं मग त्याच्यामध्ये काही पण तुम्ही विनेगर टाका किंवा मग लिंबू वगैरे टाका. असं काही टाकून मग ते हा ते फाटव फाडायचं ते त्याच्यात थोडंसं मीठ वगैरे टा टाकायचं म्हणजे त्याची टेस्ट येते अस आणि मग ते मग बरोबर ते पनीर बरोबर बनत म्हणजे ते दूध फाट पनीर पण ते खूप हो हो हो. पूर्ण घट्ट होतं आणि त्याच्याने ना पण ते खूप हार्ड असतं.
हो ना.
हो आम्ही खायला एवढं टेस्ट नाही देत आता जे अ मार्केटमध्ये बनवत अस तील त्याच्यामध्ये काही वेगळं दुधाच ना हे टोफू जे सोया पनीर ये असतं ना ते अ ते कदाचित त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी टाकत असतील. त्यामुळे ते आपल्याला थोडंसं सॉफ्ट लागत. पण जे आपण घरी बनव हो हो आपण जे घरी बनवतो ना थोड हाय नाही बरच आणि ते खायला एवढी टेस्ट पण नाही घरचे जे टोफू आप ण बनवतो ते मी हा मी
बनवणारे. आणि त्याच्या उलट जर कधी तुम्ही घरच्या दुधाच पनीर बनवलं ना ते एवढं सॉफ्ट आणि मऊ लागत की बस कारण त्याच्यात ते तुपाचा अर्क पण हा तुपासारखं पण त्याच्यात लाग
हो त्याचे क्यूब तयार होत नाही म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा घरी तयार कर तो हा पण येतय घरच्या दुधाच हा दूध फाट हो दुधात दूध फाटलं कि म आपण तेच बनवायचं. त्यापासून पनीर तयार करून घ्यायचं ह
अच्छा हो हो चालेल ओके ओके बाय.